हॅलो परी य आवज दे ते आटीला आटी
काय आवाज देत हॅलो दिदी काय करतील?
बाबा म्हण बरं बाबा
बाबा गेले गावाला आज तुमचे
हा.
मम्मा मम्मा काय करत्या? हा का दादा नाही आहेत का?
दादा बी येत गीता येत ह हा मोठ्या मम्मीच गीता भाऊजीला आप्पा
हा का भारी हो.
अका अन्ना घे
हा का?
बोलते आत नेत तर नाही
काय आ नुतनीला पणव हा त म थोडं अ तस फार एवढ्या लवकर कुठं लेकर बोला त्या क
बोलायला लागल्या र आपल्याला आवरत नाही म
गीता गीता बोलते ना मी गीता मम्मीचं चालू हे ऑनलाईन काम.
हा. इता इत
कुठे भाई गीता मम्मी
आम्ही आलो पाई, पाई तेव्हा जेवण करत होत जेवण झाल होतं यांनी फोन उचला ना, म्हणे माला टाइम नाही म्हणे बाई ह.
काही करत असल.
माझ काम.
हम्म.
म्हटलं ना, का म नंतर लक्षात आलं भाऊला अगोदर लावला म्हणलं घरी तर तुम्ही म्हण नाही शेतात हे. म्हणलं आक्का म्हणे आक्का पण नाही घरी मी म्हणल खरंच सांगा. खोट बोल र र ही काय मला वाटलं.
हम्म हम्म.
हम्म. घरी जाऊन पाय मेनलं मी शातात येल हे.
एकेत
नाही तर हम्म. ते दोघं जण बादलव रे लेखपशीचे वाटत. हम्म. ते मुन्नी तही पण येल ते मुन्नी बाजी मग ते पण गेल्या
र सु कर साय ते सारू बोलले ना, हा त्या पण येलो त्या मी त्यांना म्हणल. म्हणलं मला तुमचा नंबर द्या, मी तुमला पाच कॉल करते म्हणलं.
हम्म.
त्या म्हणे ती कुणी यायच्या वेळेस देते तोपर्यंत मी शातात येऊन गेली.
आसं
जर तुमची तिसऱ्या आन, खीन दोन तुम्हालाच केले का? तुमची पाच हून जात तरि चार.
किती झाले का न ध्याना नाही, त सगली काहीच म्हणे काही ांब रा आहेल माहि त देऊ का हा नंतर द्या ना मग हा हम्म. त्यांना करून टाकून होऊन जाईन ल गे आज कंप्लीटन हा होन जाईन संध्याकाळ काम पण चालतं फोन बी चालतो फोन जरा नसत म फोनवर ज बोलला असत घरी तर मतारी किती शिव्या दिल्या असते आमच्या हम्म बाकी नाही कोणी काय म्हनात तर मग मग त्यांची चालत कोणा फन चालतो काय चालतं ह का. बाकी कोणी काय मनात नाही.
तर मान चाणे जमनी करातमा
हा.
त्यांना वाटतं काय फोन घेऊन बसले फोन घेऊन बसणे.
नाव काय ठले म ददी त ठेवले ना प्राची ठेवल. पा्दवि ह परी म्हणंत आम्ही परी काय करते बा परीर काय करती. ह. परिचा मोठ मम्मी ना तेेतच ठेवलं तर आजी होते कायकण परिचय ना. त्या दिवशी मक्का टाकत होत्या कोण टोकन यंत्रणा हा ना. हा हम्म. त्यांनी लय भारी होत बरं लावलं जात. त्यांनी केलं लावलं. पण त्याच्याच्या दुसऱ्या नी भाकर खाऊ घेतली बाई ह ना आणि त्या आता ओल्या माहि ते मशीन चालत नाही ओ. नाही चालत ते ह पण त्याने लावण्या चालू केला. नाही डुकरानि खाल्ल्यावर काहीच विलाच नाही त्याला ते डायरेक्ट सऱ्या भरत्या. इथ तिथं खाल्ले नाही त्या असं सांग तथ टाकला तर तिथ जाना बेसतोय. हा. डायरेक्ट ना सर सगळत साऱ्या दरीत आहे.
हो.
सगळं उकरलून घे द. ह. इकडं गावाळ्यात नाही जास्त डुकर नंतर पारशां करतात. नंतर मग मोटल झाल्यावर करते पचा नाही म इकड. हावगावाळ्यात हारणी जास्त आहे.
हा. शेती ते तिथं काय लावलं घरा पशी
तिथं मक्का लावली न यंदा हा मक्का येन भाई मुगे थोडा
अस अस.
तुमची मक्का पण भारी उतरली ना. ह मशिन नस पेरली ते हम. मई बरत्र यत का हा. मी परत जी सरी लावली तीच फोनच्या तर आता घेऊन चालले. काय? मण समजलं म्हणा बिलावेन. जोर. म्हणजे बी संपलं माझ आड म ना त्याच्यानी
हम.
बला असल म्हज. हा भा भी परत लागूर ना किती?
ह ह.
हा आज तर पै पय झालो गवायामध्येब ओल होत त मामा म्हणी बैलगाडीने जाणार बैलाची दैन व मोटरसायकल मग रोडवर फडा लागला, अस त इकडे या धमणगावच्या रस्त्याना,
हा हा,
मग शाळेत जाऊ,
जास्त काम आहे का आता तुला, हा मग बरच लांब आहेकडं, हे मोठा नाही खंबे लगे जवळ आहे इथं.
हा काय, ते पायलाच नाही म ते गवाळ, हा, हा
जवळ, आहेथून.
ते म निघाले वाटत, तर
ते पपा पपा ऊभी ऊभी रहा.
वाकरवर चालत असल ना दिदी मग.
वाकर वर चालती म्हणजे कधींची चालती ती, वाकरवर पाच सहा महिन्यांची होती तेव्हा
हा काय एवढं लवकर लागं हा आणि आता मला ह आता धरत धरून पण चालत अस ती कशाला. हा तसं चालत आता,
हम्म खाटावर चढते ना लगी,
हा, का
अं
दादांनी मारलं का? ठेबीं च मारलीस मला म्हटली त एं ए़ काय काय तरी आवाज येतय कुठ गेली सायली. साई झोपला ह् जेवण केला की नाही? केलोय दोन तीन घास घालेत आणी रात्री पण जेवण मी केला, मग बीस्किट चहा बीस्किट खाल्ले. भाऊच पण आहे काय हो याच्यात नाव हा का मग मी तेन्च्या फोन वर करेन दोन,
चालन ना म,
हा आपण दोघीच बोलून व
जम हा बोल जमत ना तस. हां
हुम्म. पूजा पूजा करताय मला कुणाला काय माहिती आपला दोघीना माहिती आहे. पुजा. पुजा
हा
किती मिनटं झाली? नऊ मिनिट झाले हा.
नऊ सोळा.
आता होत ते सेकंद,
हा काही नाही बोलायला लागल्यार काही नाही वाटत. ते टॉपिक पाहिजे,
नवीन माणस नवीन बायाणंला काय बोला काही समजत नाही ना आपण ओळखीचे असल्या तर काय वाटत
तुम्ही नविन आणलच केला च का तुमची तही भाऊजी पण आहे ना
ताईला ताई ना नाही उचलले ना कॉल ताईच्या माझ्याकडे दुसरंच होत म्हणता म्हणे एक तर तुला माला लावां लागेल तर माहित उद्या लागल. मग त्यांचे काम असल्यामुळे मग त्यांना न लावता आले ना. हा
हा
पहिला आमचा काॅल सगळी फेल गेले डाव कॉल ते झीरो मिनिटं आम्ही जास्त वेळ बोललोच नाही ना. पचाानी.
माझे चार, चार झाले झिरो कॉल.
हा ना, आंमच एकदा एक झाले असतील.
बरं ठेवते मी, दहा मिनिटाच्या वर झाले ना आता.
हो, हो, परवु इकडे ये लागन ते चल इकडे. एपर पाय चला,